हॅलो हॅलो आवाज येतोय. हॅलो आवाज येतोय, हॅलो आवाज येतो का?
हो -हो. ठीकय, ठीकय, ठीकय. तर मला ना तुमच्या एक, एका मुद्यावर बोलायचय. होत, आणि गाडीच नाव होतं तर आता बघा प्रत्येकाचं दैनंदिन जीवन हे वेगळं असतं, आपल्याला माहितीच आहे.
हो हो मॅम माहित आहे मला.
तर मग मग तुमचं दैनंदिन जीवन कस आहे याबद्दल तुम्ही मला काही सांगाल का.
हा.
हो हो नक्की सांगते ना, तर बघा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनमध्ये काहीतरी वेगळा फरक असतो. तर माझ्या दैनंदिन जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर मी सकाळी लवकर उठते. आणि सर्वांसाठी जेवण बनवते. मी एक हाऊसवाईफ, हाऊसवाईफ आहे. घरकामात सर्वांना मदत म्हणजे घरकाम हे माझ्याकडेच असतं. मग घरात सर्वात उठून प्रथम आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर फ्रेश होणं मग सर्वांसाठी नाश्ता बनवणं इथून माझी दिवसाची सुरवात होते. अगदी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तर माझ्या हाताला थोडासाही दम नसतो.
हा हा हां म्हणजे तुमचं ते तुमचं जे दैनंदिन जीवन आहे. ते खूप काबाड कष्टाचं आहे. अ म्हणजे हाऊस वाईफ एखादी कशी असते. ते सकाळी अगदी उठल्यापासून, रात्री धडपडत
त्याप्रमाणे तुमच हे दैनंदीन जीवन हे खूप धावपळीच आहे. अस म्हणायला काही हरकत नाही, हो-हो-हो बरोबर. त्या प्रकारचाच म्हणजे अ आता बघा वेगवेगळ्या लोक लोकांचे दैनंदिन जीवन हे वेगवेगळे असते. जस की जॉबला जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं ती सकाळी लवकर उठणे घरातील काम करणे. अ जेवायला मग टिफिन वगैरे बनवून घेणे. आणि मग घरी जाता म्हणजे जॉब जाण्यासाठी जी जी तयारी आहे ती करून घेणे. आणि मग जॉबला जाणे. मग तिथे जे काही मॅनेजर सांगेल ते काम करणे. आणि मग लंच ब्रेकमध्ये जेवणे, त्यानंतर थोडाशा गप्पा-गोष्टी करणे, मोबाईल यूज करणे, आणि मग संध्याकाळ झाली किंवा येण्याचा जो आपला टाइम झाला, तर त्यावेळी घरी परत येणे, घरातील कामे करणे. शक्य असेल तर, आपण थोडासा रेस्ट ही घेऊ शकतो. मग अश्या प्रकारे जॉब करणाऱ्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन हे वेगळं असतं.
हो हो हो बरोबर म्हणजे अगदी जॉब करणाऱ्या व्यक्तीच वेगळं असतं. आणि परत मग म्हणजे प्रत्येकच का वेगवेगळं असतं असं म्हणायला काही हरकत नाही तर. आता एखादी मुलगी जर शाळेला जाणारी असते-
दैनंदिन जीवन हे वेगळं असत. हो हो बरोबर आहे म्हणजे जॉब जाणारी व्यक्ती, शाळेला जाणारी व्यक्ती, आणि काम करणारी व्यक्ती हे प्रत्येकाचं दैनंदिन जीवन आहे हे वेगळं असतं. आणखीन दैनंदिन मग जीवनबद्दल सांगायच झालं तर तुमच्या दैनंदिन जीवनबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं दैनंदिन जीवन हे कस आहे?
तर मी नक्की सांगते, म्हणजे मी सकाळी लवकर पहाटे पाच वाजता
नाही.
त्यानंतर मग मी हेल्थ कॉन्सशन असल्यामुळे थोडस ड्राय फ्रूट्स वगैरे खाते. नंतर मग जिम ला जाऊच पुशअप असशे थोडस आपले जो काही आपला व्यायाम असतो तो करून घेणे.
आपल्या शरीराला एक आरोग्यदायी सवय म्हणजे म्हणजे जे शरीर तंदूरूस्त राहील कारण आरोग्य ही संपत्ती आहे असं म्हटलं जातं. म्हणून आरोग्याला मी प्राधान्य देते मग त्यानंतर घरी येणे मग घरी आल्यानंतर प्रोटीन युक्त आहार घेणे मग थोडस फ्रेश होणे. आमच्या शेजारी एक लहान मुलगा राहतो त्याच्यासोबत थोडस खेळणं मग फ्रेश होऊन आंघोळ करून थोडा नाश्ता घेणे, मग आवरून जॉबला जाणे. जॉबमध्ये जे काही असेल कामे आपल्याला सगळं काम संपण घेऊ. लंच ब्रेक मध्ये जेवणे म त्यानंतर घरी येणं, घरी आल्यानंतर थोडासा नाश्ता चहा वगैरे करा मग त्यानंतर थोडस मोबाईल सोशल मीडिया वगैरे घेऊन बसणे‌. पुस्तक वा वाचण्याची आवड आहे ते पुस्तक वाचून घेणे. हा हा हा. म्हणजे पुस्तक वाचण्याची जी आवड आहे ती प्रत्येकाला असावी असं मला वाटतं. कारण पुस्तकातून विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळते. म्हणजे पुस्तकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात पुस्तक मध्ये पन‌ धार्मिक ऐतिहासिक आणि काल्पनिक असे विविध प्रकारची पुस्तके असतात. व पुस्तकातून ज्ञान वाढत जाते असं म्हंटलं जात. एखादी गोष्ट आपण वाचताना ती आत्मसात करणे म्हणजे ती आपल्या डोक्यामध्ये तशी इमॅजिन करणे आणि आपण ते पुस्तक वाचणे. हे खूप छान मानलं जाते, पुस्तक वाचल्यानंतर आपल्या ज्ञानात भर होते असं म्हंटलं जात. होय ना मॅम. हो हो हो बरोबर मला ही आवड पहिल्यापासूनच आहे.
त्यामुळे मी पुस्तके वाचते.
तर मग तुम्ही कोणत्या पुस्तके वाचता हे मला सांगाल का?
हो हो मला ऐतिहासिक, धार्मिक धार्मिक मध्ये मग आपले जे काही देव असतील त्यांची जी कथा आहे ते वाचाायला खूप आवडते. जसे की पद्मनाभ स्वामी मंदिर आहेतं केरळा बालाजी, मंदिर महालक्ष्मी. असे वेगवेगळे त्या नंतर ऐतिहासिक म्हणायला गेलं मध्ये बघायला गेलं तर शिवाजी महाराजांबद्दल किल्ले वगैरे त्यांचा जो आपला हो त्याबद्दल मला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावयास खूप आवडतात.
मग आणखीन पुढे तुम्हाला काय आवडते मॅम?
तर मग मी पुस्तके वाचून झाल्यानंतर थोडसं, म्हणजे गल्लीमध्ये लहान मुले आहेत त्यांच्याशी थोडं टाइम पास करते. त्यांच्याशी थोडं बोलणं त्यांना
विविध प्रकारच काहीतरी चांगलं, ते ला खूप आवडतं. त्यानंतर खुप
थोडंसं घरी म्हणजे, अ हेल्प करणे. आणि मग रा त्रीचं जेवण करण, आणि झाडू वगैरे मारते. आणि मग थोडसं मोबाईल घेऊन बस ते आणि झोपते. असं हे माझं दैनंदिन जीवन, म्हणजे इतकं काही धावपळीच आहे असं काही म्हणायला, म्हणजे धावपळीच नाहीये. पण थोडाफार अ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये असतंच ना
हो हो. नाही बरोबर आहे. म्हणजे आता हे दैनंदिन जीवन तर प्रत्येकाचं वेगळं अस तच. तर या दैनंदिन जीवनात काहीतरी बदल म्हणून एखाद्या व्यक्तीने बाहेर जाणं हे म्हणजे सांगायला मला आवडेल. कारण आता माझं तरी दैनंदिन जीवन अगदी सकाळी उठल्यापासून काबाड कष्ट करणे आणि प्रत्येकाचं म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनाम माझ्याकडं, मी माझ्याकडं लक्ष न देता, इतर व्य क्तींकडेच लक्ष दिलं जातं, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे अ माझ्या घरी दोन मुली, आणि एक माझे मि स्टर आहेत. तर त्यांना त्यांचा टिफिन भरवून देणे त्यांच्या नाश्त्याची, त्यांच्या जेवणाची सगळी काळजी घेणे. ते आवरतात काय बघणे. याकडे माझं लक्ष जे आहे ते, खूप म्हणजे दिलं जातंय. तर अशा प्रकारे, म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी माझ्याकडं लक्ष न देता, तर त्यांच्याकडे लक्ष जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात दिलं जातं, असं मी म्हणेन.
हो हो. आता तुम्ही जे सांगत आहात, त्यामधून तर मला असंच वाटतं.
तर मी यावर सजेस्ट करीन की, तुम्ही तुमच्या दैनंदिन अ जीवनामध्ये ना तर तुमच्याकडे की लक्ष तुम्ही द्यावे असं मला वाटत. कारण अ कसं अस
त की आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं तर, आपण दुसऱ्यांकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे आपण स्वतः ठीक तर, आपण दुसऱ्यांना ठीक ठेवू शकतो होय ना.
हो हो हो. बरोबर आहे ना, जसं की तुम्ही म्हणता. मी नक्कीच यावर विचार करेन आणि अ म्हणजे ही गोष्ट मी स्व तःला समजवण्याचा प्रयत्न करून, मी स्वतः ते म्हणजे असं अ नियो आयोजनात आणीन. म्हणजे अ असं म्हणेन मी. तर असं हे म्हणजे दैनंदिन जीवनबद्दल आणखी काय सांगायचं झालं तर, रोजच जे जीवनात उठणे, खाणे, पिणे हे सोडून, अ जसं की आता दैनंदिन जीवना साठी वेगवेगळे लोक वेगवेगळे काम करत असतात. तर यातून त्यांना एक विसावा, आनंद वगैरे मिळावा म्हणून, त्यांनी हा प्रवास केला पाहिजे असं मला वाटत. त कारण प्रवास कर ताना त्यातून एक वेगळा आनंद मिळतो असं म्हणायला काही हरकत नाही. हो हो हो. म्हणजे जसं की प्रवास केला ना आपण की, प्रवासातुन एक वेगळाच आनंद मिळतो.
प्रवासाचे मार्ग देखील खूप असतात. रेल्वे मार्ग, हवाई मार्ग तर त्यातून आपण जाता ना वेगवेगळ्या शिकावयास मिळतात.
होय मॅम बरोबर आहे, वेगवेगळ्या गोष्टी जसं की नवीन वेश भूषा, नवीन भाषा, नवीन बोली, नवीन खाद्यपदार्थ, आणि जसं की तिथली जी रांगडी भाषा असते, जसं की आपण कोकणात गेलो की ति तेथील लोक आणि दुसरीकडे गेलं तर तिथलं म्हणजे प्रत्येक ठिकाणाचे जे प्रत्येक काही वैशिष्ट्य आहेत, ते फेमस असतात. म्हणजे प्रसिद्ध असतात, आता जसं की तुम्ही कोल्हापूरला आला की कोल्हा नागपूरची मिसळ असं म्हटलं जातं, पुण्याला गेलं तर पुण्याची पण मिसळ म्हटलं जातं. पण या मिसळीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जस की अं एके ठिकाणी गोड असते, एके ठिकाणी तिखट आता कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता असं म्हंटलं जातं, हे तर तुम्ही ऐकलाच असालं? होय- होय, तांबडा, पंढरा रस्ता ऐकलेलाच आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठि ठिकाणचे वेगवेगवेगळे जे पदार्थ आहे ते आपल्याला खावायस मिळतात, दैनंदिन जीवनात आपण तेच तसेच पाव भाजी हे मिळतात मस्त.
आणि आत्ता आपण एक प्रभात
वेगगवेगळ्या खाद्य पदार्थाची, वेगवेगळ्या भाषाची, वेगवेगळ्या वेशभूषा चा अनुभव घेऊ शकतो, वेगवेगळे लोक आपल्याला घेऊ त्यांशी व्यव बोलु शकतो.
तर अशा प्रकारे आपण वेगवेगळा आनंद घेऊ.
होय-होय, होय अगदी बरोबर मॅभ खूप छान, खूप छान.
तर अशा पद्धतीने तुझ
त्याबद्दलुम खूप खूप धन्यवाद, थॅक